हॅलो हां आवाज हवा द येते का
हा आवाज येत की
हो ते नेटवर्क हिशमुळे ना ते ऍप वर काहीतरी आणि हे पण चालले ना अपडेट
हा अपडेट चालू आहे मग त्यामुळेच मला पण काही समजलं नाही मी दोन वेळा तुम्हाला कॉल केला पण ते दाखवायला लागल्या मग मला पण काही समज नाही कारण मी फर्स्ट टास्क घेतलाय ना हा
हो आणि मग तुम्हाला तो नेक्स्टार कर का ह्रप
हा तो फर्स्ट होता फर्स्ट होता तो हा काय नाही जेवण वगैरे झाला आता चहा चहाची वेळ झाली आता
हो चहाची वेळ झाली आता तुमचा चहा भ लागलं
अजून इकडे काय पाऊस वगैरे आहे आता
ह आमच्याकडे नाही आमच्याकडे अजून नाही आता आभाड चाललाय आमच्याकडे हम्
हा त्या निवारता नाही नाही हम्
हा हा ह
हा घरीच असतेच
हा हा हा तुम्ही काय जॉब वगैरे जॉब करताय काय की म्हणजे एज्युकेशन वगैरे चालू आहे
नाही नाही एजुकेशन झालंय माझं जॉब करतेय
जा कररतय का
हम्म हम्
मग काय आणि
काय नाही आमरायचं काहीतरी नवीन रेसिी वगैरे बघय करायचं काहीतरी जेवणाच ह
हा हा रेसिपी पण युट्यूबर एक रेसिपीचं सगळं हे झाले ना त्यामुळे आता काय सगळं थोडस इझी झालं सगळ्या गोष्टी कोणती पण जर रेसिपी जर हा कोणती जर रेसिपी पाहिजे असेल तर लगेच आपल्याला इ ण भेटते त्या त्याच्यावर जरी करता येत नसली तरी कर तर पण
हो करता येत नसल तर त्यासाठी पण शिकायला पण होतय ना
हा शिकायला पण होतय आणि नवीन नवीन ट्राय करायला पण म्हणजे भारी वाटते काय बाकी असं ह म्हणजे कधीतरी आणि स सोप्या सोप्या प रेसिपीेतो आपल्याला ज माह पण नाही इंस्ट होते म्हणजे नाश्त्याच्या मना जेवण्याच्या असं आहेत प्रत्येक पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थ तर होते
हो हो ते लगेच करायचं म्हणलंय ना लगेच झडपट नाहीत आपल्या रेसिपी पण आहेत भरपूर येत दोन मिनटाचे पण पाच मिनटात पण लगेच होच
ता मणत म्हणत आपल्याला दहा मिनिटं जातात तथं दहा पंधरा मिनिट होय पण बरं पडतेय काय तर म्हणजे तेच तेच नाश्ता वगैरे हे करून कंटाला आलेला असते ना, -त्यापेक्षा दुसरं असं काहीतरी रेसिपी ट्राय करायला छान वाटते. असं होय आणि पावसाळा म्हणजे पाऊस वैगरे चालू झाला तर आणि जास्त एनर्जी त्या काही तर करू या काय तर हे करूया अस. हा तेच की गरम गरम खायला पण हा पावसाळी छान वाटते. तस उन्हाळ्यात अ मोयताग येतंय काय तर करायचं म्हटलं का नाही नको वाटते.
किचन मध्ये जाऊ वाटत नाही.
होय किचन मध्ये जाउ वाटत नाही. कधी एकदा बाहेर येईन असं वाटत.
अ हो हो सो मुळे नकोडत
म ते हो आहे. आणि आता इथना पुढे मग पावसाळा वगैरे म्हणलं की ट्रिप वगैरे म्हणजे जरा तरी बरं आता उन्हा उन्हाळमध्ये मी तर कुठल्याच ट्रिप ला अजून पर्यंत गेलोच नाही. कारण एवढी लहान मुलगी आहे त्याच्यावर गण म्हनले की मग काय बोलायचं? अ हूं. लईच ऊन आहे ओ. भरपूर ऊन आहे आणि गर्दी पण आहे आणि -आणि ऊन एवढा आहे की काय बोलायचं. काम नाही हो एवढं होत आता कुठे एक दोन तीन दिवस झालं पाऊस सुरू झालाय. नाही तर उन्हाळा खूप आहे.
नाही आता असच चालू प्रत्येक वर्ष तर तसच ऊन आता वाढत जाणार.
आता होय तसच होणार आहे ते. पाऊस पावसाचा जो सीझन आहे ना तो ज्यामध्ये ऊन येणार मधी कधी पाऊस, कधी थंडी, असच आहे हे सीझन. आता पहिल्यासारखं काय राहिल नाही. ह
नाही- नाही.
नाही राहिलेलं. काहीच वातावरण नाही आहे. कुठल्या सीझनच काय काय समजना झालेय एकदम. एकदम पाऊस तर येतो एकदा उन्हा पहिला तसं नव्हतो ऊन तर ऊन एक ती चार महिने असं होत. त्यानंतर मग
हो ग.
असं होत ते. उन्हाळा, पावसाळा, नि हीवाळा. होय आता सगळंच लोकांनीच हे करून होय. लोक जस हे होतील तस पण निसर्ग बदलत चाललाय आता.
ह निसर्ग लोक अपडेट व्हायलात म निसर्ग पण अपडेट व्हायला नको का? तसच चालंय ते. हम्.
काय नाही आता निवांततावरायचं. चहा वगैरे घ्यायचा जास्त चहा काही घेतच नाही ब्लॅक. ब्लक कॉपी घ्यायला लाग नाही मुला तर मग चहा वगैरे अस.
छात असत ते शरीरासाठी चांगलेत सोडत असत पण ते.
चांगला नाहीच आणि मी घेतलं तर. असं केमिकल म्हणजे शुगरचा घेत. तस नाही सोडा. आपलं गुळ वगैरे ह्याचच हा गुळ्याचच घेतोय. असं आहे शुगर घेत नाही शुगर. जेवढी खाल तेवढी शरीरात. ल सगळ्यात प होय.
चांगली नाही गोड चांगलं नाही सोडासा घ.
होय शुगरच मग आणि काय निवांताय मुलगी झोपली तिला झोपलं. आताच आ. आता जस्ट झोपली ती म्हणलं तोपर्यंत काय तर काम वगैरे आूया. म्ह आम त म्हणलं.
हम्म निवांतच.
होय निवांतच असते बघा काय एक मुलगी आहे मिस्टर आहेत मी आहेत ते. स आमे. त्यामुळ काय एवढं हे नाही आहे.
हा न स सहासरन येत का तिकड.
असं सरे आहेत मग म सगळें राहतात. असंय येऊन जाऊन करतात.
हम् हम हम्.
थोडे एक धीर पण आहे ना तिकडे. तिकडे राहतात असंय होय. आमचा जरा बिझनेस जवळ आहे म्हणून आम्ही इकडे घेतले होय. तर येतात सकाळचं कधी कधी दुपारी येत संध्याकाळी असं. एक दोन टाईम येऊन जातात. असं करतात.
ते बरं आपल्याला जवळ असल्या ना मग काय टेन्शन नसत.
जवळ असलं कि होय. जवळ असले काही टेन्शन नाही. नात आणि पाहिजे हो असं. कोणतर म्हणजे.
ह.
लहान मुलांच कसं एकट्या हँडल करण ल खूप आवघड आहे ती.
हा होघड होय.
होय अवघड आहे नाही कोणत असं असले की त्यांना. पण सवय लागते आजजींची. आपल्याला पण जरा बरं पडते असं आहे काम पण आवरायला होय बाहेरच पण आहे. आणि. कस आहे माहि त्या वे व बाहेरच केलेलं परवतं. पण घरात. दिवसभर आवरत. हम्.
नाही नाही असं पण किती जरी तुम्ही दिवसभर घरातला आवराल नाहीच आवरा. नाही काहीतरी काहीतरी काम राहतच.
काहीतरी काहीतरी काम म्हणजे आपल्याला वाटते झाले तरी हा अजून काय तर पेंडिंग आहे तो पण दु दुपार होच पण लगेच संध्याकाळचं जेवण लगेच आलेलं असते लगेच मग जेवायच. कायपासून उ उल्यापासून ते रात्रीपर्यंत सगळं जे रुटीन आहे ना घरात तसं जॉब. च नाही. गेले की एक आठ तास बाबा बारा. असं तर काय. तर आहे थोड वेळ बाहेर गेला ना आता समजा बाहेर जर. केले क येऊन निवांता. पण बसतोय तरी पण कधी घरात काम केलेलं. कधी बघा बघितलंय काय लेडीज. बसलेली किंवा काय. काय ना काही तर असतेच असय चाल होय घरातली काम संपत नाहीत कधीच आणि जरी अस सुकान बस. मला तरी आठवते अरे हे करायच राहिले ते करायला पाहिजे.
ते महिलांचं हे.
होय किती पण काय जरी करा शेवटी जॉब करा नाही तर काय. करा शेवटी तुम्हाला. घरातलं करायलाच पाहिजे थोडं का विना पण करायलाच पाहिजे. होय.
होय.
असं आहे ते.
एकदा बाहेर चालं कणी घरातलं काय यायला वेळ लागत नाही वो. हा.
होय घरातलं नाही काय आवरायला वेळ. एकदा सवय झालेली अस असली की काय वाटत नाही. होय.
कामाची सवय झाली की काय वाटत नाही वो. ते काय दररोजं रोटी रोटींच आहे आपल. असं म्हणतात.
होय म काय. मुलगी मोठी झाल्यावर मन त काय. जॉब वगैरे.
नाही आता बघायचं हाय बाहेर पण अजून तरी म्हणजे. वातावरण हे नाही वो व्यवस्थित त्यामुळ कस थोड ती पण लहान आहे दीड वर्षाची अजून. आणि अजून एवढ हे कळत नाहीत. त्यामुळं आणि. आपण थोडं तरी पाहिजे होत. थोडा तरी गॅप. घ्यायला पाहिजे कि, आता करायचं थोड जरा स्कूलला व. गैरे गेली ना मग, ट्राय करायच, बघायच.
आता पार्ट टाइम पण आहेत, किंवा घरी बसून पण तुम्ही भरपूर आता काम आहेत, घरी बसून पण करू शकता.
होय तेच-तेच की घरी बसून चालतय पण बाहेर म्हणलं ना. एक कंटिन्यू आठ तास तर द्याय लागत्यातच वो. त्यामुळे ते कसं घरातलं मॅनेज. मेंट बाहेरच मॅनेजमेंट म लईच. मुलांच्याकडे दुर्लक्ष. होतय, असं होतय ना? अस प्रॉपर लक्षच राहत नाही. हां लक्ष म्हणजे कस प्रॉपर मग तीच्याकड थोड तरी का विना लक्ष म आपण घरी आलो की काहीत बाकीचं बघ जेवण वगैरे काहीतरी काम असणारच कि वो आपण जॉबला जात ते म्हनल्य त्यामुळ ते जरा शक्य कि आणि ही लहान असल्यामुळ क नाय अजिबात नाही हो शक्य होत ते. बाहेर जॉब वगैरे करायचं आणि मग घरी येऊन नाही होत ते. हॅण्डलच होत नाही आणि हिच्यामध्ये तेवढा दिवस जातोय ना, माझा की मला समजतच नाही की कधी सकाळ झाली नी कधी रात. त्रास झालेत. त्या मुलांचं फक्त तो झोपल्या -झोपले असेल तेवढंच फक्त टाइम भेटतोय. नाही तर मग काहीतरी इकडे उचल, काहीतरी इकडे कर, नाही तर हे
हूं ते पळापळ इकड तिकड पळायला लागले कि त्यांच्या मागच पळत बसाय लागतय.
ते तर आहेच. मग आणि काय?
काय नाही, निवांत. पर तन आवरायचं
हा हा हा होय, होय चालते, चालते ओके ओके ठेव. ते ठेवा त्या.
हा हा बाय.